हॅलो ताई काय चाललंय? हो येतोय आवाज
चांगलं आहे सगळं तुम्ही सांगा हो आवारल्या गेल्या
काय नाही मिरची घ्यायची होती मला तर मिरची पावडर तर कुठे चांगली मिळेल?
हो आमच्या इथे ना अ उड्डाण पूल म्हणून हे तर त्याचा खाली ना मिरची पावडर खूप छान भेटत. म्हणजे पूर्ण नंदुरबार नंदुरबारचे जे तालुके आहेत धळगाव असेल किंवा अ खापर असेल नाटावत असेल असे या गावातले सगळे लोक तिथे मिरची घ्यायला येतात आणि आमच्या गावाला मिरची खूप फेमस हे.
आणि त्याचेत प्रकार आहेत का?
हो फाफडा मिरची लो म्हटली म्हणजे ती थोडीशी एवढी तीखटण नसते ती आणि लोंगी मिरची म्हटली म्हणजे ती भरपूर तिखट असते. तरी अपू प्रमाणे लोक घेतात की फाफड जर कोणी जास्त तिखट खात असेल तर फा फडा घेती लौंगी घेतील आणि जर कमी घात खात अस तील तर ते पापडा घेतील आणि कोणी जर मी मिक्स खात असतील तर दोघं मिक्स करून घेतील.
हा म्हणजे म्हणजे डायरेक्ट अशी मिरची घ्यायची का पावडर पण भेटते?
ह पावडर पण बनवून भेट डायरेक्ट मिरची पण भेटते पण चांगलं ते डायरेक्ट पावडर जर आपण घेतला ना तर त्याच्यामध्ये ते लोक काय टाकतात कसं बनवतात ते आपल्याला माहिती नसत जर आपण मिरची घेतली मग मिरची घ्यायची तिला उन्हात सुकवायची मग त्यानंतर पावडर तयार करायचं म्हणजे ते आपल्या देखरेखमध्ये होत ना मग ते चांगलं अस
हो हो हो हो हो आणि मी ती बेडगी मिर ची ना ती वापरली होती तुमच्या इकड पण मिळते
हो हो हो हो हो ती पण भेटते इथे.
आणि म्हणजे अमेरच्या तुमच्या जिल्ह्यात बनता कि असं फक्त तिथून सगळीकडे साप
नाही ते इथून सप्लाय होतात आणि म्हणजे जास्त करून याची जी शेती असते ती बाहेर गावहूनच हे मिरच्या येतात आणि म्हणजे स्टोरेजेस अस स्टोरेज त्याप्रमाणे स्टोरेज फार्म सारखं हे नंदुरबार आहे.
हो हो हो हा तेच मी ऐ कलं होत की तिकडे मिर्ची चांगली म्हण म्हटलं चला तुम्हाला विचारू तर मला हाय ना आता भरपूर म्हणजे कस आहे जास्त प्रमाणात घ्यायची
अच्छा अच्छा.
म्हणून मग म्हंटलं स्वतः येऊन घेऊ कि मग असं डायरेक्ट प पाठवता का ते?
अ ते पाठवत वगैरे नाई आपल्या स्वतः येऊन बघावे लागते कारण की कि बघा आता ते कसं अ ते देट असतात ना मिरचीची देठ ते जास्त टाकून देतात खा खाली आणि तर वरती मिरची जास्त भरतात असे पण काही लोक करतात तर त्या पेक्षा आपण स्वतः गे पुरवडत ब तिथे मग तिथे जाऊन बघायच तुम्हाला कोण ती मिरची घ्यायची हे आणि बाकीच्या मिरच्या थोड्याश्या जास्त वाढलेल्या असतात मग त्याचे पावडर थोडं अ कडू कडू लागत म्हणून मग अ चांगल्या मिरच्या बघायच्या आपणच आपल्या हाताने घ्यायचं मग. तेच चांगल असतं.
म्हणजे फसवणूक नाही होत ना असं फसवत असतील ते.
नाय होत आणि आपले पैसे पण जास्त जात नाही आणि आता ज आता पाऊस पाऊसाळा चालू झाला म्हणजे सात जून पासून तर आता मिरचींचे प्रमाण खूप कमी झालं जर घ्यायची असते तर स्टार्टिंगमध्ये जेव्हा उन्हाळा लागतो ना तेव्हा स्टार्टिंग मध्येच घ्यायच्या मिरच्या म्हणजे तेव्हा चांगल्या असतात हो आ ता भाव पण वाढलायत आणि मिरच्या पण कमी झाल्यात तस
हा आता मी ना आमच्या इथे बघितल्या होत्या मिरच्या उन्हाळ्यातच तर तेव्हा डायरेक्ट सातशे रुपये किलो आठशे रुपये.
इथे साडेतीनशे रुपये किलो आहेत. हा म्हणजे उन्हाळ्यात होत्या की साडेतीनशे रुपये किलो पण आता किती झाल्या असतील ते आपण नाही सांगू शकत
हो तेच ना म्हंटलं मग इकडे खूपच माहाग पडतय. तर मग बघू म्हंटलं जास्त कुठे स्वस्त मिळतय म्हणून म्हंटलं तुम्हाला विचारू
हो हो माझ्या पण अ नाही माझ्या आहे ना मावशीने आ ता माझ्या आईने भरल्या ना मिरच्या तर त्या मागे माझी जडगावची मावशी तिने सु धा ऑर्डर दिली की बा तू पण माझ्या पण भरून ठेव त्यांनी पण चार पाच किलो घेतल्या. सुरत ची मावशीये तिने पण चार पाच किलो घेतल्या म्हणजे यांनी सगळ्यांनी मिळून पंधरा ते वीस किलो मिरच्या घेतल्या आणि घरीच पा पावडर बनवलं, मिरच्या घेतल्या, त्यांना ऊन दाखवलं, उन्हात, त्यांना सुकवलं त्यांनंतरन पावडर बनवलं घरीच त्यांनी सगळं केलं.
हा ते कांडप यंत्रामध्ये का.
हो हो चक्की वगैरे तिथे जाऊन मग ते पूर्ण त्यांनी पावडर वगैरे. तयार केलं होत.. हो हळद पण भेटते आणखी नाही तर धनाकूट पावडर असत ते पण भेटत. आणखीन मसाले मसाले पण भेटतात भरपूर पण सर्वात जास्त फेमस म्हणजे मिरचीसाठीच.
हो हो आणि अजून काय आहे तिकडे फेमस म्हणजे असं काय चांगलं मिळत. त
अ इथे ना आपण जर खेड्यापाड्यांवर गेलो तर इथे आंबे पण छान भेटातात जे, गावरानी आंबे असतात ना. ते पण छान भेटतात गावरानी म्हणजे इतके रसाळ असतात ते जे आपण केसर खातो ना. रत्नागिरी साईडची ते किती गोड असतात तसेच हे आंबे असतात. यांची साईज एकदम लहान असते याला गावरानी आंबे म्हणतात आणि एकदम गोड असतात. ते आंबे आणि खूप म्हणजे छान लागतात खायला आदिवासी हो हो. जे आदिवासी लोक असतात त्यांची जी शेत असतात ना तिथे असतात. मग ते आणखीन करंज्या म्हणतात, त्या गोल गोल छोट्या काय ते, डोंगराची काली मैना असं काहीतरी म्हणतात बघा त्याला,
हा करवंद.
हो करवंद म्हणतात का तुम्ही.
हो आम्ही करवंद म्हणतो.
डोंगराची काळी मैना अशी छोटे छोटे असतात. जामून जामणाची झाडं पण भरपूर आहे, आमच्या जी कॉलनीत आम्ही राहतो ना, त्याचा बॅक साईड ला जामनाचे झाड आहे इतके छान एकदम रसाळ आणि गोड ते जामुून आहेत.
हा हा हा हा या वर्षी जांभळा, च प्रमाण चांगलं आहे, म्हणजे बाजारात भरपूर जांभळे आलेले आहेत.
हो पण तसे महाग पण येते मी बाजारात गेले त्या दिवशी तर साठ रुपये किलो होते जामून
हो हो आणि कस जांभूळ खाल्लं पाहिजे म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा कारण कसं आहे मग ते चांगलं आहे ब
हो पण हाय ना त्याच कस, हुं.. त्याच कसं झालंय कि आता आहे ना जी झाड झाडं पण कापली जात आहेत बरोबर त्यामुळे त्या ते जे फळ आहेत जे आपण म्हणतो रानभाज्या असतात तशे जंगलातली फळं असतात तर हे जे फळ त्यांची प्रमाण पण कमी होतात आणि बाजारात आल्यामुळे यांचे भाव जास्त वाढतायेत
हुं
होतय म्हणून मग ते पण म्हणजे झाड कापताय ना त्यामुळे सगळं
हो म्हणजे कस झालं प्रमाण कमी झालं आणि मग लोकांना महत्त्व कळतय त्या गोष्टीच आणि मग त्याच्यामुळ भाव वाढतोय
हुं बरोबर आहे.
असं झालंय तेे एकंदरीत आणि परत तिकडे नंदुर बारला मी ऐकलय की ते असं आपलं हे असतं ना अळूवडी वगैरे ते पण चांगलं मिळतं असं एक मला माझी मावशी आहे
ह ह हा आळूवाळी म्हणजे इथे पात्री म्हणतात त्याला
हो
ना पात्रेत हे ना तुम्हाला नवापूर नवापूरला म्हणजे पात्र्यांची खूप मोठी शेती आहे तर नवापूर हे नंदुरबार नंदुरबारच्या याच्यातच येतात ना नवापूर तालुका तर मग ति हे ना आपल्याला हे जे अळूवडी तुम्ही सांगताात त्याला आम्ही पात्रीे म्हणतो तर पात्र्यांची मोठी शेती तर तिथे पात्राची पानं भेटतात ते पान घरी आणून त्यांना स्वछ धुऊन मग बेसन लेप बनवायचा तो त्याला म्हणजे लावून मस्त त्याला बाफवायचं मग त्याला तळून खायची खूप छान लागते ती
हो हो हो हा तेच म्हटलं काहीतरी वेगळे वेगळे पदार्थ अस तिकडे तर म एकदा गेल की घेऊनच येऊ सगळं
हो पण ते कसं आहे नंदुरबार मध्ये म्हणजे एकदम करेक्टली नंदुरबार मध्ये मध्ये तुम्हाला हे भेटेल मिरची भेटेल त्यानंतर बाहेर जर तुम्ही गेले तर खापर साईडला म्हणा किंवा कलकुवा साईडला म्हणा तिथे तुम्हाला आंबे वगैरे धडगाव म्हणा तिथे तुम्हाला आंबे वगैरे किंवा क करवंद तुम्ही बोलल्याम्ही डोंगराची काली महिना त्याला म्हणतो आणि जामुन वगैरे तुम्हाला भेट भेटे आणि त्यानंतर नवापूरला जर तुम्ही गेले तर तुम्हाला आळूवडी वगैरे असे असं भेटेल आणि जर इथे हॉटेलमध्ये जर खाल्ल तुम्ही तर तुम्हाला अळूवडी भेटून जाईल कसं आहे
हम्म आणि हे तुमचं ते शहादा वगैरे ते तुमच्या जवळच आहेत का
हो नंदुरबार जिल्हा आहे ना त्याचे तालुके हे शहादा हो शहादा तालुका आहे त्याचा
तिथे पण काहीतरी आहे ना असं नदीच काहीतरी
अ ते प्रकाश आहे ते प्रकाश आहे प्रकाशाला आहे ना अर्धी काशी म्हणतात म्हणजे पूर्ण काशी तर आपली अ बनारसला आहे त्यानंतर ह जी अर्धी काशी हे- हे प्रकाश आहे म्हणजे इथे काय झालं होतं अहिल्याबाई होळकर हो त्या, तर त्यांनी भगवान शंकरांचे त्या मोठ्या उपासक होत्या तुम्हाला माहितीचये. मग त्यानंतर ते इथे आले होते उपासना करण्यासाठी मग त्यांच्याकडे शिवलिंग शिवलिंग होती मग त्याने विचार केला की बा इथे तापी नदी सुद्धा आहे. इथे स्मशानभूमी सुद्धा आहेत. इथे भगवान शिव म्हणजे आपण वास करूया मग त्या दिवशी त्यांनी म्हणजे मंदिरा निर्माण करायला त्यांनी चालू केलं -चालू केलं तर ही अर्धी रात्र- अर्धी रात्र म्हणजे सहा महिन्याची रात्र पडली होती ती, म्हणजे रात्रच हो ते दिवस उगलाज नवता सहा महिन्यापर्यंत मग ते मंदिर म्हणजे रात्री बांधलं गेलंय ब्यो आणि ज्या दिवशी उजड पडला त्या दिवशी त्या मंदिराच काम थांबवलं गेलं म्हणजे ते मंदिर अर्धच बांधलेलं आहे असं आहे
म्हणजे आता पण त्याच स्थितीत आहे का?
हो त्याच स्थितीमध्ये आणि तिथे शंकरांची स्थापना वगैरे केली आणि ज्या दिवशी कि व... काय म्हणतात आपल प्रकाश पडला ना म्हणून त्या गावाचं नाव प्रकाशा ठेवलेलं आहे, असं आहे.
ते आणि -आणि काय संगम वगैरे आहे का?
नाही संगम नाही आहे तापी नदी
हम्म. हम्म. आणि तुम -तिकडूनच म गुजरात पण जवळ य येना माडत
अ न अ तिथून आपण जर बघितलं तर नवापूर नंतर मग गुजरात लागतं. तिथून प्रकाशानंतर मग -अ प्रकाशानंतर शहादा लागेल. मग त्यानंतर हे तरी जर या साईडला ना दोंडा- दोंडाईचा वगैरे अशी गाव लागतं
हं हं.. मला वाटलं की हे नंदुरबार पासून मग गुजरात आणि अ मध्यप्रदेश जवळ आहेत का असं वाटत
नाही मध्यप्रदेश जवळ नाही आहे पण नवापूर हे ना हे महाराष्ट्राच्या शेवटचं गाव आहे म्हणजे तिथून गुजरात लागून जातं. बाउंड्री नंदुरबार, नवापूर आणि गुजरात
हम्म हम्म
असं लागता
चालेल -चालेल येवू म आम्ही नंदूर बारला, हो -हो ठेवते हा.
हो, हो चालेल.